अ
बोल की.
काय
काय नाही हो बसलोय. पाऊस आहे काय?
काल?
पाऊस?
पाऊस आहे की आमच्या इकडं.
लय.
एवढा पण नाही सोड.
आमच्या जोरात कालपासून पाऊस असला पडायलाय.
हो. इथे आता थांबलेलाये इतके आठ दिवस.
अरे नदीला पाणी परत वाढलये.
आणि दोन का तीन फुटान पातळी वाढलिया.
दोन का तीन फुटांन वाढलिया?
होय.
ठीक आहे.
आज ही कॉलेजवर इकडं नाय. वाव! ब्रिज वर दिसले रे मला ब्रिज वर दिसले. आणि बरचस पात्रा बाहेर आलेली नदी.
आली असंल अरे. काल पाऊस रात्री कमी झाला रे.
अरे काल कसला पाऊस मर्दा. आम्ही सहज बसलोय कट्ट्यावर.
हा.
पाऊस जी चालू झाला. अया तासभर पाऊस आम्हाला. एका आम्ही साईडला ती घर आहे आमच्या तिथे एक.
त्या घरात आम्ही एक तासभर अडकून बसलेलो. असला जोरात. असला जोरात पाऊस.
हा.
अन त्यात काल एक मॅचए.
होय. ती मॅच बघितलीस का?
बघितली की.
काय मर्दा मला काय असं अर्जेंटिनाच काय अस मला आवडला नाही मर्दा गेम.
का रे?
अरे काय लई लूज खेळायलेत मर्दा. एवढं लूज खेळतात व्हय? काय? टॅक्टन खेळले नाहीत अजिबात.
अरे मर्दा एक एक जण म्हणालेयात फास्ट खेळले समोरचे.
अरे स्पेन स्पेन कसं खेळायलत बोवा.
नाय मला जास्त हे
स्पेन बाहेर आहे. स्पेन कसंल खेळायलय डेंजर.
मला काय अंदाज नाही रे फुटबॉलचा.
मला वाटलं की गेला असशील बघाय मॅच.
नाही नाही. मला एवढं माहीत नाहीत प्लेयर इंडियातल.
हम्म. हम् उघडा
ते नाही. मी तुला फोन का केला?
बोल कीं.
त व्यापार घेतीसना?
व्यापार घेती की.
असं काय असत ते, मला नाही ना रे म्हणून विचारलं.
अरे काय असते, आपलं चेस असते चेस?
हं.
चेसचा बोर्ड असतोय, आपला तो?
बय.
सेम तसाच व्यापारचा बोर्ड असतोय.
बरं.
आणि त्याच्यावर चौकटी केल्या असत्यात, त्याच्यावर प्रत्येकावर अ गावांची नाव लीहत्यात, म्हणजे गाव म्हणजे महाबळेश्वर
बरं.
सा अ कोल्हापूर, सांगली, सातारा मुंबई अशी प्रत्येक गावांची नाव लिहिलेली असत्यात आणि त्या गावाच्या नावाला एक रंग दिला असतोय.
रंग?
हा, म्हणजे लाल हिरव, पिवळ, निळ, काळ असं रंग दिलं असतात. म्हणजे आता, समजलं तुला? कोल्हापूर पिवळं असं रंग दिला आणि त्यात आणि ज्या नावाची, हॅलो हां?
आर तुजा आवाज अडकायला.
अरे कसं असतंय ज्या-ज्या रंगाची
बरं.
आणि ज्या ज्या नावाची कार्ड असत्यात त्या जे कार्ड केलं असतंय तयार एक. मग ते कार्ड घेऊन कणी बँक म्हणून असतीया बँक मग त्या बँकेत पैशे ते सगळं असतंय ते पैशे आपण पहिला आपल्याला वाटून घ्यायचं, म्हणजे आपण किती जण खेळायलोय चौघ जण खेळायलो.
बर.
तर ते पैशे आपल्या सगळ्यांना चौघांना समान वाटून घ्यायचं. आणि ते बँकेत कार्ड ठेवली असत्यात ती आपण आता ते
हॅलो?
हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो?
काय ते म्हणं चौकोण, हॅलो?
अरे तुझा तुझा आवाज जायल्याय जरा रेंजला ये.
जरा रेंज ला ये जरा.
हॅलो?
हॅलो?
आला काय आता.
हा आता यायला बोल.
हा. मग कणी ति चौथ कार्ड केलेली असतात तयार त्यांनी.
बरं.
मग ती आता बँक म्हणून असत्या.
बरं.
मग बँकेत ते कार्ड ठेवलेली असत्यात.
बरं.
मला ते लुडो ते चौकण असते बघ एक, दोन, तीन असं लिहिलं असतंय तेच्यावर
हा माहित आहे की,
ते पहिलं टाकायचं. हा डाईस डाईस मग ते डाईस टाका कायचा.
बर.
मग डाईस कशावर जाईल. तरी समज तुला सातारा पाहिजे.
हा.
मग ते सातारावर गेल तर तुला सातार पहिजे. तर तू सातारा पहिला घ्यायचा तिथन विकत. बँकेकडनं मग तेज्यावर लिहिलेल असते. भाडेपट्टी, घरपट्टी, भाडं त्यावर लिहिलेल असतंय.
बरं.
मग कणी, आता समज मग मी खेळाय लागलो. आणि मी त्या हेच्यावर गेलो सात ताऱ्यावर.
बरं.
मग मी साताऱ्यात जे भाडं आहे.
हा.
ते मी तुला देणार.
हा.
हे असं असते रे ते. मग ते तसं करत ते सगळी कार्ड विकत घ्यायची प्रत्येकान.
बरं.
आणि आता समोर तेवढ तीन कार्ड झालीत एका रंगाची
हा.
मग ते भाडं हेजं करून तिनपट करायचं.
तिनपड म्हणजे?
मग आता समज चारशे
हा.
चारशे च डबल करायचं.
बर.
अ आणि दुसरं कार्डचं भाडं असेल पाचशे. मग पाचशेच डबल करायचं.
हा.
दुसरं का त्याचं तिसरं कार्ड असेल तीनशे. त्याचं तीनशेच डबल करायचं.
असं करून सगळ्याच काय होईल ते पैसे आपण घ्यायचं.
बरं.
मग अस असते ते.
हा हा.
मग त्यात तीन चार कार्ड असत्यात. ती सगळ्यात महाग असत्यात.
बर
म्हणजे अ एअरपोर्ट म्हणे एक असतय.
हा
नवी कंपनी म्हणून एक असतय.
हा
आणि परत आणि अशी दोन तीन कार्ड असत्यात. म्हणजे काळ्या रंगाचे असत्यात. काळा रंगाचे
हा
ति कार्ड सगळ्यात महाग असत्यात.
हा
म्हणजे दहा हजार रुपये, वीस हजार रुपये अशी असत्यात ती.
बर
आणि जर त्यात आपण अडकलो
हा
तर त्याच भाड लई लागत. लई म्हणजे लय जास्त.
म्हणजे सगळ्यात माहाग ठिकाण असल.
हा सगळ्यात महाग ती असतात कार्ड.
बर बिजनेस टाइप खेळ ना त
हा तस आहे. तस आहे.
हा
अस आहे ते कार्ड.
हम्म हम्म
तेच ते, तू खेळतोस खेळतोस व्हय ते.
नाही मला खेळता येत नाही. म्हटल तू खेळतेल एकदा ऐकलेल.
हो मी खेळतोय कि ते. म्हणजे टाइमपास आहे सोड. फुल फुल तुझा वेळ जातोय त्यात.
चौघच्या चौघ जणांच बरोबर आहे.
हो पूर्ण, आणि बोर होत नाही रे अजिबात.
हा हा
गावात या गमतयच. ये इकड. ये इकड. हॅलो
हा हा
अस आहे ते.
हम्म हम्म
हम्म, बाकी काय नाही.
बाकी काही नाही.
हा हा हा आणि काय, तू काय खेळतीस का नाही?
मी काय आपल पाकीज, चेस तेन.
चेस खेळतोस व्हय.
हा
चेस मला काही जमत नाही रे चेस.
जरा बेसिक तेवढच घोडा अडीच पाऊल चालतोय. उंट तिरका चालतोय. हत्ती हाती सरळ चालतोय.
आडवा पण चालतोय.
आ, हत्ती आडवा अणि सरळ परत ते काय वजीर- वजीर का राणी?
काय पण म्हण तुझ्या
हा मग ते, कसं ते काय कसं पण चालते. हा आणि ते- पुढचं, बारक काय म्हणायचं त्याला बारक?
ते रे, काय म्हणते त्याला मला आठवणा शिपाई वाटतं?
शिपाई?
आर ते काय असतय की, हा प्यादा, प्यादा. ते प्यादा एक पाऊल पुढं फक्त. आणि जर कुणाला तर मारायचं असेल तर तिरक.
हा, ते व्हय.
हा, हा, असंच नव काहीतरी? तेच मला पण ती म्हणत होती एक मित्र तू खेळतयस चेस म्हणून.
हम्म.
म्हणून म्हटल तुला विचारून बघू्या, काय-काय असतं त्यात?
ते एवढा अवघड नाही बघ, लॉजिकचा सगळा खेळ आहे.
जरा डोक लागत रे त्याला.
ते चालण्यावर आहे, लागतेस अस नाही चालू पण शकतेस.
हा, तेच आहे डोकं चालवण्यावर आणि- त्या चाली पण जरा समजावी लागतात ना व्यवस्थित.
तेला काय तु प्रॅक्टिस कुठला पण खेळ असा खेळण्याची प्रॅक्टिस झाली की त्याचा विषय संपला.
वय परत ते काय चेकमेट करायते, ना राजाला एक का दोन वेळाला?
होय, एका का दोन वेळेला नसते ते राजाला असं- पूर्ण पॅक करायला लागत, ते हल्लं नाही पाहिजे.
हा, हा म्हणून चेकमेट म्हटलं होय त्याला?
आणि जर सिंगल दिलंय आणि जर राजा हलत असेल तर चेक फक्त.
नुस्ता चेक असतय, चेकमेट म्हणजे पूर्ण हल्ला नाही पाहिजे?
म्हणजे कुठनं जरी पाऊल म्हणजे हखल्ला तरी म्हणजे कुठं पण मरणारच आहे.. अस असंतय होय ते? हम्म, तेच तुला म्हंटलं. हे भारीये बघ हे खेळतोस काय बघ तू व्यापार?
तिस क आय
हम् आणि काय सोपां आहे, लय असं काय अवघड नाही असं. तुला तुला जमल सोप आहे ते. काय अस अवघड वाटत नाही.
हम्म ‌, हम्म ट्राय करून बघायचंय.
बघ काय नाही अस भारी वाटतय आणि दुपार- असं य तेच?
काय नाहीय बघ निवंत! जिम सुरू हाय.
जिम करतेस?
होय.
बरं.
झालं. अजून आत्ता दहा दिवस झाले.
दहा दिवस पण झाले.
होय. चारशे फक्त साडेचारशे
साडेचारशे.
साडेचारशे विथ ट्रेनर.
विथ ट्रेनर.
होय. घालते. म्हणजे ट्रेनर म्हणजे ते चांगला आहे सोड ते जीम मालक.
ते चांगलं आहे. ते स्वतः सगळे शिकवत असते.
बले किंका लावलीस का.
बुलकिंगला टाकले. पण सोबत कटिंग पण आहे.
हा. डाएट काय करतेस?
डायेट. चालते थांब तुला करतो.
हम्म. बर कर मग कर कर कर.